हा हॅलो हो झालाच च नाही.
नाही नाही पाऊस का च झाला.
नाहीय का. पोरं काय करू राहीले.
पाहु राहीले टी व्ही त्यांना कायं.
बोल आहे का का
हा जाऊन आला ना.
असाय का.
हम्म
हम्म कान मात काते कात
त्या नाकासा सहा वाजले ते
असाय का. असय का. कानु
सानु खेळु राहीली बाहेर.
आपलं हाय का.
हम्म
म्हातीरीच्या हातत गेली का
नाही नाही वात्या घरात.
असाय का.
ह
ह, बापू
बापू करीत असन चारा पाणी.
आणि तू कुटय मग.
मी शिलाई मशीनवर.
हा सांगा. हम् जमत, हा जमत का आता.
काय
झंपर आणि ते शिवन.
हा मा माय शिवते मी.
का डीझायनचे.
डिझाईनचे नाही आता म म माय साधीच राहतात, तर मग मी ते शिवित.
डिझायनचे चे आता ज
एक साधे, हा साधे पिस आणायचे.
हा हा
आणि जा ना शिलाई जास्त आहे ना. हा हा.
मग कनवाता जाऊन पाहिलंच नाही ना हम्.
हम्म आणि जानार होते ना.
अ जाणार होते, पण माझ वट पौर्णिमा होती ना.
अर हा.
अ हा, हा स्वयंपाक झाला.
आमरस केला का?
आं
आमरस केला.
आमरसच करा लागतो मग.
का
तून नाही खाल्ला का.
नाही ते
संध्याकाळी का.
हा, आता ड्युटीला आहे ना.
हां हां
काय
ये कोणन येलम
पहिलं फोणच एक तुम्हाला
नाही, तुला आले का?
मला आलेत. त मी तिकडं जायेल होती इंदापूरला त्या इंदापूरला टास्क केल ते मी, तुम्हाला फोनच नोव्हेते केलेय का?
हा हा.
त्याचे आलेन मला.
आणि किती झाले?
त्याचे दीड हजार रुपये.
ना
तुम्हाला आता या फोनचे येतील या फोनचे येतील ना तुम्हाला.
अस का?
हा तुम्ही आता फोन करू राहिले ना?
आता पाच कॉल कोणाला करायचे डबल?
सगळ्यां आलाच आता.
तुला केला चालत का डबल नाही?
मला आता पाच फोन करशाम, पण मग बाकीच्याला?
पाचच येल आहे ना मला तिड.
आं.
पाचच व्यक्ती जे येले आहे ना पाचच येले माझ
पाच व्यक्ती दिल हे पण पाच व्यक्तीला पाच, पाच फोन करणे आहे ना.
पाच व्यक्तीला का?
आहा.
आता बाकीच कोणाला लावायचं मग?
आता काय करायचं ज्योती ताईच्या फोनामधी का कार्या ॲप ओपन करायचा. त्यांच प्रोफाईल पण म त्यांना परत नाव द्याव लागेल कोणाच त्याच नावाचं आता, आ?
रावीच
हा रावीच चालन.
हम्म.
आण त्याच्यावर पाच फोन करून घ्यायचे प्रोफाईल पूर्ण करून.
चालते का एकालाच लावला तर?
हां.
माझा
आ हां तिच्या नावानं ओ ओपण करायच बघ तिच आधार कार्ड अण ति तिच आं?
वयची अट नाहीन त्याला? आणि जर तुला केला होता दोनदा, तीनदा काॅल नाही जमत का?
कोणाला?
तुला.
मला पाच कॉल करशा ना, पण मग बाकीचे पाच, पंधरा, वीस कॉल?
पंधरा, वीस करणं लागतंय का?
अ हा तीस, तीस कॉल राहते च्याळीस, च्याळीस कॉल रहाते.
मग मागच्या वेळेस तस कसं झाली, कोणाला बोललो कोणाला नाही बोललो.
हा, मग ते पूर्ण केल्याशिवाय काहीच नाही व्हत.
हाव ना म
तुम्ही काल म्हणले नाही, नाही तर मग काल म मी इथ बसून फोन लावून दिले असते.
काल ते मला समजलंच नाही ते, नाही त काल फोन लावले असते बरोबर
हा मी काल साऱ्यांन फोन लावले असते.
ना
दुसरा फोन लाव ह्यो कट करून.
म आता दुसरा फोन कोणाला करू आता?
मलाच लावा आन परत
हाच आहे का बर ठीकय चाललं हा बंद झालं केवढं वो आता